ब चार्जिंग
हॅलो
हां हॅलो
हा ताई आवाज येतो ना
हा आवाज येतोय,
हा हा
महेर नाहीला
काय चाललंय बोला की
काय नाही बघा तुमचं काय चालय हा माझ झाला तुमच झाला
नाही अजून अजून नाही आता माझी मुलगी उठल्या
हां
मग या हवेळेस काय ट्र्रीपला वगैरे गेलता का नाही
ट्रीप ला सध्या तरी जायच विषय चालू होता कोकणात पण काय कोकणात जायला जमलेलं नाही तुम्ही जाऊन आला ट्रीपला हा हा कधी जाऊन आला
मी जाऊन आलो मागच्या महिन्यात मे महिन्यात जाऊन आलो
त कुठे गेला होता
मी गेलते इकडं दोन म्हणजे इकडं गोव्याला पण गेलतेय, आणि इकडं कोकणात, पण गेलते गणपतीपुळे, रत्नागिरी, हे बघून आले गणपतीपुळे मध्ये काय आपलं हरिवारी बीच वगैरे आहे परत गण परत दर्शन पण होतय म्हणलं आणि तेवढंच बीच कन्हा्या क छान वाट जा एकदा पाऊस पडला कनी मग काय बीचवर वगैरे नको वाटतय.
बीचवर हो. ओलसरपणा होते सगळ. हम्म.
त्यामुळे सगळी. काय आता दोन तीन ठिकाणी. फरलं म्हणजे मालवण आपलं रत्नागिरी हे तेन केलं तिकडचे जवळजवळचे. आणि आलो त्यानंतर मग गेलो, इकड गोव्याला एक गेलतो. फॅमिली ट्रिपच काढलेली. मग तिथे शिरोडामध्ये पहिला राहिलो. शिरोडामध्ये कस आहे, बीचच आहे आपलं. म्हणजे आपण जर समजा सायलेंट बीच वगैरे पाहिजे असेल, तर मग शिरोडामध्ये चालते. कारण कसं होते माहतेय काय? इकड गोव्या गोव्याच्या साईड ला कनि तिकडं खूपच गर्दी असते ओ.
हो.
असं होते, हा. गर्दी वगैरे असल्यामुं कसं मग नको वाटतेय जायला. मग इकड जायला थोडंफार तिकडं मग गोवा पण केला. आणि आलो मग. गोव्यात काय आम्ही काही थांबलो नाही. लगेच आलो.
आला.
असं आहे. होय. यावेेळेस फक्त देवदर्शन बघा. फक्त, गणपतीपोळेच तेवढंच झाले. बाकी काय. होय, लहान मुलगी अस मुळे नाही ओ होत आता आजकाल. तिला सगळं होय. तिला कॅरी करून घेऊन जायचं सगळं म्हणल्यावर लय अवघड होतंय. असं होतय. हम्म.
हम्म. आपल्याला पण डिस्टर्ब होत ओ ते. आणि मुलांना पण हे होत.
होय, तेच की. आणि कसं होतय माहित आहे काय? लहान मुलांचं कसं काय समजत नाही आत आता नवीनच म्हणजे, समजा आता मी पहिल्यांदाच बाहेर निळतो ना तिला एवढ्या लांब. नाही तर मग चार पाच तासाच्या प्रवासावर. मग तिचं काय. तब्येत वगैरे बिघडली बाबा एकका सूट होत नाही काय होत नाही. म म्हणलं आता ह्यावेेळेस तर नेऊया, असं झालं. मुलांच लई आता. होय तेच की. आता मुलांचे नखरे बघतायच ना तुम्ही, कसं असत. ह असं आहे. होय.
मारलेश्वर आहे, तिथं गेलता की नाही?
नाही तिकडे गेलो नाही.
हा.
बाकी कणी अरे वारे बीच, ते कणी पहिला बघितलेलं आहे मी. मार्लेश्वर वगैरे ते. पावस, मार्लेश्वर.
हा.
राजगड. हे ते बघितलेलं आहे मी. मग त्यामूळ तिकड गेले नाही. तेवढंच बघितलं. बघितलंय का तिकडचं
होय होय. तिकडचे पण. हा मी बघितलेत. मार्लेश्वर, पावस गण होय.
ते कानी काय व्हायच हा तेव्हा काय व्हायच, की आपली ट्रिप निघायची आणि शक्यतो करून कनी लहानपणी क अ आपण म्हणजे, सगळ्यांसोबत जायच ना तेव्हा तेच पॉईंट काढले जायचे, गणपतीपुळे पाऊस महाार्लेश्वर म्हणजे ते वन डे करत होतो आम्ही.
हम् तस फ्रेंडशिप सगळे आणि सगळे फ्रेंड्स लोक मिळून हेना सगळे मॅरिड कपल, कोकणात जात होते तो मुलानी पण आता लहान मुल असल्यामुळे, आता मी पण नाही गेले. या वेळेला आता बघूया. म्हणले पावनखिंडची मोहीम एवढी- करून यायची.
हा, हा, हा
बघुया जमत काय पावसात आता.
हा ते पण आहे, छान बघायला
छान आहे बघायला, अनुभव घेण्यासारखा आहे.
अनुभव घेण्यासारख आहे ते पण, मस्त आहे मी पण नाही गेलेलो. मी असच लांब लांब. हा इथ जवळ च्या जवळ. ते नाही लांबूनच ऐकले आणि जवळजवळचे पॉईंट, सॉरी जवळजवळचे पॉईंट मी मिस केले आणि बा म्हणजे जे लांबचे पॉईंट आहेत कि नाही ते बघितले.
तुम्हीच नाही सग सगळ्यांचे तसच होते आपण जवळचे पॉईंट मिस करतोय आणि लांबचे मात्र सगळे पॉईंट आ पण बघितलेले.
बघितलेल असते आणि तसच होत सेम आणि मला कानी म्हणजे हा आणि आपण आपल्या इथ काय होते. कि मग लांबून जे येणार आहेत ना त्यांना म्हणजे हे पॉईंट बघायला हे होत आहे आणि आपल्याला जवळ असून पण बघितलेल नसत अस होत आपण काय करतोय पहि बाहेरच फिरायला बघतोय. मग आपल्या इथ जायच अस. काय होय ते तर आहेच.
आणि ते लांबच बघण्याच्या नादात जवळच बघायच आपल राहूनच जाते.
होय ते तर आहेच कि,
आज जातो उद्या जातो म्हणत म्हणत ते होऊनच जाते.
होऊन जाते ते आणि ते कस मुल वगैरे असले की मग काय हो जमत च
होत नाही इतलकर रंजीित कुठले पॉइंट आहेत बघण्यासारखे.
बघण्यासारखे काय आपले. आता तुम्हाला माहितच असेल नदीवेश वगैरे गणपती. हे तीन आहेत परत अ जास्त करून काय एवढे पॉईंट नाहीचय सोडा फक्त काय आपले अ नरसिंंगवाडी ते वाडी वगैरे ते पण बघण्यासारखं पॉईंट आहे तिथ पण छान वाटते. तिथ च आपल स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र पण आहे जवळ. अ आणि हे काय बघा पॉइंट आणि ऐक कोणता एवढे दोन तीन बघण्या सारख्या काय मग इकड कोल्हापूर साईड ला रंका वगैरे तिकड महालक्ष्मी. इथ आपल ते पॅलेस आणि कोणता आहे. हे तीन चार प्रकार तिकड आहेत पण इकडे इचल करंजीत मात्र एवढे आहेत. एवढच वाडी वगैरे होय आणि परत खिद्रापूर. होय गेल ते की मी खिद्रापूर वगैरे आहे तिथं पण ते पण छान म्हणजे इचलकरंजी मध्ये वैशिष्ट्य म्हणजे तिथं खूप जुनी म्हणजे जुन मंदिर आहे हो ते. मी पण बरेच दि दिवस झाले गेले नाही मला ते मी गेलते बघा पाचसात वर्षाच्या पाठीमाग गेलते.
हम्म.
म्हणजे मंदिर वगैरे आहे आणि छान आहे बघायला. म्हणजे जुन कसं कनी बांधकाम कसं केलंय का नाही त्याच्यावर सगळं म्हणजे त्यानी हे केलेलं आहे म्हणजे सगळं सांगतात तिथं जुन बांधकाम कसं असते आपलं म्हणजे मंदिरं कशी बांधल्यात आणि अजून सुद्धा छान आहे. म्हणजे मला वाटतं किती तीनशे का किती आहे. पण अंदाजी काय मला माहिती नाही वर्षापूर्वीच काय तर आहे ते सॉरी तीनशे नाही तीन हजार कायतर असं काहीतरी आहे बघा ते.
तीन हजार वर्षापूर्वी बांधलेलं खित्रापूरचं
ह की म्हणजे आहे ह मला काय म्हणजे ऍक्च्युली ते माहिती नाही नाहीतर ती माहिती चुकीची होणार मला अंदाजी नाही तेवढे मी सांगाय लागले म्हणजे पाच -सात वर्षाच्या सात, पाच -सात वर्ष झालं मला जाऊन. आता एवढ्या जवळअसून ते सारखं आम्ही त्यांनी वाडीलाच जातो तिथं दत्त मंदिर तेन छान आहे बघायला असं आहे. बघण्यासारखे पॉइंट आहे तिथं पण आणि महाराजां म्हणजे केंद्र तिथं मोठच्या-मोठ म्ह स्वामी समर्थ महाराजांचं. तिथं पण छान व्यवस्था वगैरे करतात होय परत आपली जेवणाची व्यवस्था. म्हणजे जे लांबून- लांबून येतात ना वाडीला त्यांच्यासाठी जेवणाची सोय आहे तिथं म्हणजे प्रसाद महाप्रसादाची वगैरे.
हम्म.
असं आहे सकाळ संध्याकाळ चालू असते ते, होय चालू असतय. एक अकरा ते दोन असतोय आणि त्यानंतर तर जे कणी सात ते काय तर हा पुढे. सात ते नंतर दहा का अकरा असं काय तर टायमिंग आहे त्याला नऊ का दहा. म्हणजे असतात तिथं आणि वाडीला गेलं तर काय होय. वाडीला काय दत्त महाराजांचं मंदिर वगैरे हे आहे. असं तुम्ही कधी आला ना इकडे.
आम्ही कोल्हापूर मधून कोल्हापूरमध्ये राहत असल्यामुळे प्रॉपर आम्ही वाडीला एक एकदा दोनदाच आलो होतो. एवढं काय माहिती नव्हतं आम्हाला प्रसाद वगैरे मिळतोय.
हा हा हा ह ह नाही भेडतो की. महाप्रसाद असतो.
हम्म.
हम्म महाप्रसाद असतोय डेली होय.
पण आम्ही वाडीला आल्यानंतर पाठीमागच्या बाजूला जो कृष्णा घाट आहे ना तिथं गेलो होतो तिथं काहीतरी विधी चालत होते. म्हटलं राहू दे ते खरं तिथं फोटोशूट केलं आणि आम्ही परत आलो.
हा तिथं बोटिंग वगैरे करतात छान वाटते बोटिंग वगैरे करतात ते. अस आहे तिथं.
हो कृष्णा घाट म्हणतात ते पेशव्यांच्या कालावधीत बांधला होता तो घाट आणि आज. शक्यतो करून आहे ना तिथं जात नाहीत लोक कारण तिथं बहतेक करून ये ना ना. अ माणसाचा मृत्यू झाल्यानंतरची सगळे विधी तिथं करतात. ते ती गोष्ट आम्हाला नंतर कळाली.
हा हा हा हा. म्हणजे तु तुम्ही म्हणजे सगळी माहिती घेतलाय म्हणा.
हा ज्या ठिकाणाला आपण भेट देतोय, त्या ठिकाणाची अगदी परफेक्ट माहिती घेतल्याशिवाय मी तर परत येत नाही. मला आवडते फिरायला, माहिती घ्यायला.
होय माहिती घ्यायला, हे बरोबर हाय. कारण कस हाय माहिती घ्यायच, आपण काय करतो एखाद्या ह्याला भेट घेत जातो दर्शन घेतो, पण माहिती कधीच घेत नाही आपण.
हा माहिती कधीच घेत नाही, मला तशी सवय नाही हाय. मी ज्या ठिकाणाला भेट देतोय त्या ठिकाणाहून, आपलं घर किती किलोमीटर अंतरावर आहे. आपल्याला जायला किती वेळ लागेल, यायला किती वेळ लागेल? उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात काही बदल होतात. काय सगळी सगळी माहिती घेते आणि मगच मी एखादं ठिकाण बघतोय, त्यामुळे मला
खरंच चांगलाय म्हणजे माहिती घेण कारन हे बरोबर जात पण जिथं ठिकाण घेतय ना, ते माहिती घ्यायलाच पाहिजे खरं म्हणजे.
त्या ठिकाणी एकदाच जायचं, पण तो क्षण अस्मरणीयच करून यायचा.
आता काय काय अशे ठिकाण आहेत म्हणजे देवदर्शनाचे वगैरे फक्त आपण जात तो आणि दर्शन घेतो. आणि परत बघतो सगळं वातावरण वगैरे एवढं बघतो, ते कॅप्चर करतो. परत पिक्चर वगैरे काढतो, पण त्यानंतर आपण तिची माहिती कधीच घेतलेली नसत्या. आता भरपूर अशे ठिकाण आहेत, फक्त आपण जाऊन येतो, माहिती कधी घेतोय नाहीस की आता जर समजा, आता तुम्हाला सांगतो, आता कुठ तर आपण गेलो एका ठिकाणी तर तिथे गाईड करायला लोक असतात. हे सांगायला म्हणजे असं स्वतःहून आपण कधी गु, कधी बघितलय काय? विचारले काय कुणाला कि, हे काय आहे बाबा? हे कशासाठी आहे? एवढंच आता मी फक्त एवढं बघितलं बघा म्हणजे माझा अनुभवात हा म्हणजे जे काय म्हणजे महाराजांचे गड वगैरे आहेत का नाही, तिथे गाईड करायला लोक असतात. ते तेवढं बघितलंय आणि कुठे कुठे ठिकाणी जे जे आसतं तीलना पॅलेस म्हणा, हे म्हणा तिथं पण असतात. पण आपण स्वतःहून कधीच असं हे करत नाही की, बाबा देवदर्शनाच्या ठिकाणी म्हणा, हे बघा हे किती वर्षापूर्वीच आहे किंवा काय आहे? आसं आपण स्वतःहून कधीच माहिती घ्यायला बघत नाही, आस हाय. होय. आणि माहिती घ्यायला पाहिजे ओ, प्रत्येक गोष्टीची माहिती पाहिजे, कारण अ काय म्हणतात की, पृथ्वीवर कुठली पण गोष्ट आल्या ती काहीतरी कारणाशिवाय नाही आलेली म्हणजे काहीतरी कारण आहेच. त्याच येण्यामागे म्हणजे त्या काळातले बांधकाम म्हणा आता तुम्हाला खरंच सांगू इथं, दहा दहा वर्षाचे बांधकाम टिगत नाहीत. पण एवढे जुन्या काळातले जे किल्ले म्हणा, बांधकाम म्हणा म्हणजे कसं हे य? त्यावेळेला हे इंजिनिअरच तर गोष्ट सोडा, त्यावेळेस वाहतूक पण जास्त नसायची. बघितला ना, आता सध्या जे आपल्याला अहो लगेच वाहतूक भेटत्या वगैरे पण त्या काळात तसं पण नसायच.